हा ऐकू येत काय?
हॅलो हा आवाज येतोय काताई
हा येते पण बॅकग्राऊंड हो जास्त हम् तुमचा?
तुमचा जास्त बारी का आवाज येत हा ते हॉलमध्येध्ये असल्या ना रोडचा रोड ला जास्त गाड्या वाहतात ना.
हा हा हां.
हा त्यामुळे जास्त गाड्यांचा आवाज हो जेवण झालं आता हो जेवण झालं म हा. ह पाऊस काही नाही आहे दोन दिवस झालं उघडलंय दोन दिवस पडला.
हम् हम्.
हा.
इकडे नाही पाऊस आमच्याकडे नाही.
अस आहे का इकडे पण नाही आहे. उगं दोन दिवस पडलं थोडस म्हणजे घंटा एक एक तास पण आता दोन दिवस झालं चांगलंच उघडलंय आज तर ऊनच आहे.
आणि काय म्हणतय मुलं मुलं शाळेला वगैरे गेली. ह.
हा मुलगा आलाय शाळेतून मुलगी आणखी नाही आली मुलगी पाच वाजता येते.
हा हा हा हा आणख म्हणते.
काय त तुमचंच झालं जेवण
हा जेवण वगैरे झालं एक म्हटलं काय
अ नाही मी पण बसले मुलीचा ड्रेस कटिंग करत
काय मी पण शिवतेव
हा फक्त मी मुलीचे शिवते बाहेरचे नाही शिवत हा फक्त
बाहेरचे घ कस आहे घरात कसून वेळ पण जात नाही आणि स्वतःचे एक चार पैसे हातात आले की ते एक वेगळा आत्मविश्वास
हा तो तर आहेच
हम् लेडीज ना कस म्हणजे स्वतःच काहीतरी एकट हर ्र त्याचा काय वेगळ्याच आनंद असतो
हो ना नाही नाही विनकाम घेते फक् विणकामाच घेत फक्त पण फक्त शिलाईच म्हणलं तर फक्त तर मुलीच शिवते मी मला्या
हा हा हा आणि काय येत म शिवालं वगैरे त्यातलं तुम्हाला
मला फक्त तिचे ड्रेस शिवायला आवडतात नवीन नवीन म्हणजे घागरा चोळी शरारा असे कट करून माझं मी शिवते.
हा.
वन पीस आपलं साडी हा आजं बाहेरून शिवायला गेलं तर शिलाई भरपूर जाते ना
आणि आपल्या मनासारखी डिझाईन मिळत नाही
हा आणि त्यात साड्या आपल्या पडून राहतात काटापद्राच्या साड्या घाल घालण्यावर ून राहतात मग ते आता मुली नवीन नवीन शिव घालतात ना बाहेर बघून
नाही मी पण शिवते म्हणजे अनारकले वगैरे शिवते मी ह
फक्त मुलीच शिवते बाकी नाही अ कोणाचा फोन येतोय किपा
इनकम मध्ये काय करतय
ट करून शवते
नाही नाही विनकाम मध्ये आणि काय करताय म्हटलं तुमचा आवाज नीट येत नाही हो माझ्याकडे रेंज मध्ये या ना
येतोय आणखीन दुसऱ्याचा कोणाात तरी
कट करा ना कट करा तुम्ही सरळता कॉल कट करायचा हा हा ह विणकाम म काय करता तुम्ही आणि
आा काय म्हटलं
विकाम मध्ये काय करता म्हंटले विणकाम मध्ये काय काम करता म्हटलं विणकाम
वे कामामध्ये मी मायक्रमच बनवते दार पूर्ण वगैरे पण होते पुन्हा आपलं गणपतीची हार लक्ष्मीचे हार
हा हा हा हा मी पण म्हणजे ह्याचे असतात ना आपली अम
अ नाही
डबल ह
गेळ्यातली
मी हा मी ते हे आपले खणाचं काप पड असत ना खनाचे कापड खनाचे कापड कपडाचे वस्तू म्हणजे असं तोरण आता हे आलं ना श्रावण आला त्यामुळे्हा अ समयीच समय आसन चौरंगसन
ते
घरी बनवते ते आमच्या ऑर्डर घेते मी
हा
म्हणजे अस की व्यवसाय कराय असच छंद जोपसला ते त्यातर
ते खणाचं खणाचं काय म्हण
पण आच हे हो दाराचा दाराला पण तुम्ही आता पडदे म्हणताय आम्ही तोरण म्हणतो ते इकडे पडद म्हणतात तोरण हो दाराचं तोरण असतं ना ते म्हणजे त्यावर स्वस्तिक र लिहून असं आता आलंय ना ते नवीन सगळं ह्याच्यात दाखव मी पण युट्यूब बघूनच शिकले म्हणजे ते काही मी अस त्याचा काय क्लास केला नाही युट्यूब बघूनच शिकले ते करते मग समयसन मग केळीचं पान म्हणजे नैवद्याचं पान
हा हा छान वाटत ते
हम्म हम्म टाइमपास पण होत एक छंद आणि त्यातून एकाहीत्र पण करतो याच एक मला असा मलाा
हा नाही तिकडल्या भागामध्ये बायका घेत पण असतील ना इकड जास्त कुणी घेत नाही आहो
हा नाही आपण जे बायक ना माहितच तर प्रत्येक जण घरी पण होत पण जसं कसं आयटी वगैरे असतात ना त्यांना वेळ नसतो मग ते सगळ्याशी घेतात हो आयटी लोक
आय टी हा ना पण आपली जास्त त्यां ची ओळख नसते
हा नाही तसं नाही करायचं इं्स्टाग्रामला आपलं पेज काढायचं आणि आपण म्हणजे ऑर्डर घेऊ तस सांगायचं म्हणजे आपला ऑर्डरस येत तसं हम्
ते इन्स्ट मी खोललेलंच नाही इंस्टाग्राम खोललेलं नाही त्यामुळे त्या जास्त जाहिरात झालेली नाही ना
हा ते कसं आहेज शेजार बाजार कोण जास्त घेत नाही त्यांना कस ते आपल्याकडे माहतीय ना एक पुथडं जाते तर मागे खेचायचं बघतात सगळी ते तर आहे सगळी कड
आणि ते एकाय कसं असत पातात पण जवळच घेत नाही असं असतं
प्रॉडक्ट जरा चांगलं कराय वर होत जवळची लोकर नाही कोणती तेसजी बत स्ने खर्चा क घ छंद जोपासा प्रत्येकानं आता घरी बसून तर काय करायचं हॅलो हॅलो ट्रेन मध्ये या ना हॅलो